ह बरायं काय तुम्ही?
होय मस्त आहे.
हा, अ मी कार्या अँप मधनं बोलत आहे. अ मला ना जरा असंच गप्पा गोष्टी करायच्या होत्या तुमच्या वरून. मला ना तुम्ही कुठ कुठतर असं छान पैकी कुठतरी ट्रिप वर गेलता काय? आम्ही फ्रेंडस सगळे मिळून कुठतरी जाय चं म्हणत होतो. पण तुम्हाला काय अन च्यानुसार रूट पण थोडं जरा पाहिजे होतं माहिती. आणि कुठ काय खायला चांगलं मिळते. असं जरा माहिती पाहिजे होती ओ. सांगशीला का तुम्ही?
हां कुठं इचलकरंजीत मध्येचं नां.
होयं होयं ईचलकरंजीमध्येचं.
आंता इचलकरांजी मध्यें बघां खाऊगल्ली तरं भरंपूर आहेतं. पणं मलां. तरं पर्सनली सुंदर बागेच्या इथली खाऊगल्ली आवडत्यां कारणं तिथं एकतरं रेटसं पणं कमी असतांत आणि बाग पणं आहे क्वालिटी चांगली आहे लहांन मुलांना जरं खेळायचं असेलं तरं तिथं जाऊं शकतांत. टी टी पार्टीज वगैरें बागेत करूं शकतांत म्हणूंन ते मी प्रेफर करेनं. ते नाहीं तरं आर के जवळं पणं एक खाऊ गल्ली आहे तिथं पणं डोसा वगैरें असं खूंप फ्रेम्स आहे.
अच्छा.. अच्छा..
हां.
आणि म्हणजे तुम्हांला कायं म्हणजे एकदंम स्पेशल स्पेशल सांगा म्हणजे अं कायं होतयं. मुलांच नको असं टीनेजच चांगलं म्हणजे आम्हीं फ्रेंड सगळे जाणारं आहे नां
ओ अच्छा अच्छा तिने जसं अं आमच्यां इथे कॅफेज भरंपूर अच्छा म्हणजे भरंपूर कॅफेज आहेतं मी पर्सनली गेले ते बीन्स कासंल म्हणूंन एक कॅफे आहे तिथं खुंप छांन अं म्हणजे जे कायं आहे ते अं खांयला मिळतं प्लसं अं त्यांची जी क्वालिटी आहे छांन आहे आणि रेंट कमी आहे आणि ते नाहीं म्हटलं तरं ब्रिओ कॅफे म्हणूंन आहे ते पणं छांन आहे फक्तं तरं तिथे थोडे रेट्स हांय आहेतं
अच्छा अच्छा म्हणजे क्वालिटी पणं छांन आहे
क्वालिटी बेस्टं हां क्वालिटी बेस्टं अं परंत अम्बियन्स पणं कॅफेचा इतकां मस्तं आहे नां की अं म्हणजे तिथं गेल्यांवरं अगदीं टीनेज लाईफ एन्जॉय होणारं असं म्हणजे प्रॉपर टीनेजर्स सांठी ते आहे आणि अं आणि हि एक आहे ते आहे नोवा कॅफे म्हणूंन आहे ते पणं छांन अगदीं त्यांनी इंटेरियर पणं एकदंम असं नेचर फ्रेंडली केले ते पणं खूंप छांन आहे
म्हणजे फोटोज सांठी पणं छांन आहे कायं
हो हो हो
अच्छा अच्छा अं इको फ्रेंडली आहे नां म्हणजे ते पणं लागते नां आंता म्हणजे
होयं इको फ्रेंडली म्हणजे हां मोस्टली त्यांनी प्लास्टिक स्टंफ त्यानं अव्हाइडचं करतांत स्ट्रॉस पणं अं कायं म्हणतांत आपले आंता नवीन ट्रेंड आलंय की लोकं आपली स्टीलची स्ट्रॉ कॅरी करतांत तरं ते विचारं ते आणि त्यांनी पणं स्टीलचे स्ट्रॉ अं वापरायचं चालू
अच्छा अच्छा असं आहे काय आणि अह हॅलो
हॅलो!
हा. आणि मग अह तुम्ही असं पर्सनली कुठ तर असं छान गेम्स खेळायसाठी काय तरी आहे काय म्हणजे इथ गेम्स खेळू शक
गेम्स साजन म्हणजे काय स्पोर्टस का असं काय?
अह स्पोर्ट्स नाही म्हणजे आपण फ्रेंड्स बरोबर असं हसत हसत खेळायसारखे गेम्स नाही तर कुठल्या तर कॅफेमध्ये असे इंडोअर गेम्स असतात ना आह अह
तसे कॅफेज जरा इथे एवढे नाही आहेत पण मी जे सांगित है ना नोवा किंवा प्रिओ ऑल्सो इटालियन ओ पण आहे मला तिथे एवढी अह फूड क्वालिटी जराशी कमी वाटली पण आहे ते पण चांगलं आहे.
अच्छा अच्छा हो काय तर म्हणजे कसं आहे अह आमचे फ्रेंड् कस जरा फिरायचं पण जास्त होते मजा पण जास्त होते खरं बजेट फ्रेंडली पण असायला पाहिजे ना म्हणजे तुम्हालाही माहितय की अह आ आता आता अजून जॉब लागलेल्या नसत्या टीनेज पासन आता अडल्ट ल्ट हुड मध्ये जात असतो ना मग त्या ह्याच्यान तुम्ही सांगला तर म्हणजे असं काय म्हणतो आपण कुठं गार्डनस असू दे कि कुठला असं अह फोटो स्टुडिओ असू दे, आर्किड्स मॉल्स असले काय तर हाय
आर के मॉ अह शॉपिंगसाठी अच्छा शॉपिंग साठी झुडीओ परत अह हम्म अह असं इचलकरंजी मध्ये डेव्हलपमेंट पण झाल्यात अह अस बघायला गेलं तर ते अह डेव्हलपमेंट म्हणा किंवा आता जस कोल्हापूर आहे तर मिनी कोल्हापूर आपण अह म्हणू शकतो इचल करांची कारण इथं पण डेव्हलपमेंट आणि सगळ्यात मेन म्हणजे इथं लोकं हौशी आहेत.
होय खूप उत्साही असतात.
होय.
म्हणजे आपल्याला पण कस अह आपण बाहेर चाललो असल तर आपल्याला लागते ना हाव कोणतरी अह सांगितलं असेल तर ते पण आपल्याला असं ट्राय करू अस वाटते म्हणून असं वाटलं की अह की कॉल करून विचारूया म्हणजे त्यांच्याकडनही एक छोटा सजेशन येईल ना
हा हा हा.
होय.
आणि हॅलो
हा.
हा आणि तुम्ही म्हणजे इचलकरंजीच्या आसपास कुठ तर म्हणजे असं छान कुठ तरी गेलाय का म्हणजे असं ट्रेकला असं तेन? की कुठं म्हणजे काय म्हणतो गाडीन असू दे
हा ट्रेकला म्हणजे इचलकरंजीत नाहीय ते, जरा बाहेर आऊट ऑफ ईचलकरंजी म्हणजे आसपासच आहे, पण आहेत. जर ते म्हणजे मजले किंवा रामलिंग आणि म न दीवर तुम्ही गेला तर तिथं सायकलिंग करत ते पण एकदम मस्त असं म्हणू शकतोय आपण
नदीवर म्हणजे सेफ आहे ना, म्हणजे काय म्हणतो आपण
हा सेफ म्हणजे आता मी तर पर्सनली जातोय सकाळी दररोज सायकलिंग करत. तर भारी वाटतय अस म्हणजे फ्रेश. सोबत आपण सायकलिंग करत सकाळी हा सनराईज बघुन न दीवर त्या, पूलवर मस्त वाटत एकदम.
अच्छा अच्छा म्हणजे अ साईडला शेत तेण आहे काय म्हणजे? अ अस चांगलं वाऱ्यासाठी
शेत नाही पूलच, पूलच आहे असं हे नाही फक्त तिथं हा मंदिर त्याच्या साईडला आहे, मंदिरात तुम्ही बसू शकताय. तिथं पण हो ते पण छान आहे.
अ असं आहे काय आणि अं अ मी ऐकले तिथं काय म्हणतात, आपण तिथनं सिंधुदुर्ग जवळ पडतोय असं ऐकलंय, त्याच्याबद्दल काय माहित नाही जास्त अं असं म्हणतात कि, तिथली लोकं
मला पण त्या बाबतीत एवढी काय अ म्हणजे माहिती नाही आहे. कारण मी पण अजून तिथं कधी गेले म्हणजे गेले आहे पण, ते कसं फॅमिली सोबत, मग त्याच्याकडे एवढा काही लक्ष जात नाही कि लव जवळ आहे, लांब आहे.
होय होय होय, म्हणजे फॅमिली बरोबर आपण जास्त गेलेला कळत नाही आणखी टाईम बी गेलेला कळत नाही, होय.
होय
आणि महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं असलं तर मग कसं? अं कोल्हापूरमध्ये तर ना आपल्याला कोल्हापूरमध्ये थोडेफार मॉल्स करता काय मला तुम्ही म्हणजे कोल्हापूर मध्ये कसं तिथ पण असे लई मोठे मोठे आहेत. आणि लांब लांब आहेत ना त्याच्यात बेस्ट ते कोणते मॉल मिळाली तर सगळं आपलं शॉपिंग पण एका ह्याच्यात होईल न असं पाहिजे होतं वाटत.
हा कोल्हापूरमध्ये एस एफ सी मॉल आहे. अ मग तिथं जाऊ शकतायत, परत त्याच्या बाजूलाच अगदी सयाजी हॉटेल पण आहे ते पण अगदी थ्री स्टार का फाईव्ह स्टार रेटिंगच आहे ते पण. अ म्हणजे रिनोन हॉटेल आहे. तिथं पण जाऊ शकतात.
हो काय हा ह. मग हा मी कोल्हापूर महालक्ष्मीच विचारले ना तुम्हाला मग ते किती ते. म्हणजे टायमिंगच काय तुम्ही जरा सांगता का?
इथून आता इचलकरंजीतुन कोल्हापूर किती एक अर्धा पाऊन तासाचा रस्ता आहे.
आणि अ. गर्दी आता ते म्हणजे दिवसावर डिपेंड असते की कोणत्या. दिवशी चाललाय तुम्ही जर सोमवार असेल तर त्या हेना. व्हा. म्हणजे जर देवीचा वार असला आणि त्या दिवशी गेला. पीक टाइम मध्ये गेला तर तुम्हाला तिथं तास लागू शकतो दीड तास लागू शकतो. मुख दर्शन घ्यायचं म्हणलं तर. पटकन होते पण जर तुम्हाला रांगेत न जायचं असेल तर वेळ लागू शकतो?
अच्छा! अच्छा! असं आहे काय मग तिथं जेवणा. जेवणाच म्हणजे दर्शन घेऊन जेवणाच आणि ते काय. आणि ड्रेस कोडस आहेत. काय होतला पण महालक्ष्मीला जायला काय आपण चालते कुठलाही ड्रेस. घालून गेला की
तस हा म्हणजे आता प्रत्येकाच्या माणण्यावर असते की. जर तुम्हाला जर कम्फर्टेबल असेल जीन्स पॅन्ट तर ठीक आहे. कसं मोस्टली लोक तिथं ट्रेडिशनल घालून. कि कारण लोकांच्या पण काहीतरी काय म्हणतात.
इच्छा असतात आणि बिलीफ असतात.
हा बिलीव्हस एक्झॅक्टली मग ते आपण काहीतरी वेगळं केलं तर ते आणि आपल्या अंगलट येऊ शकतय म्हणून? मोस्टली अ साडी किंवा आपला ट्रेडिशनल जो काही
अ हा हा कुर्ता आणि हा बि हा त्या चावर न घे ब
हा हो हो
आहेत. कळालं कळालं? म्हणजे तिथं ना कोल्हापुरी चप्पल पण खूप छान मिळतात? ऐकले मग एक्झॅक्ट क टाईपच्या म्हणजे आपण कुठल्या टाईपच्या घेतलं तर कम्फर्टेबल वाटत?
कोल्हापुरी पैतान जे आहे ते खूप फेमस आहे. अ पायतान दोन कारणासाठी फेमस आहे ऍक्च्युली एक पायात घालायला आणि एक लोकांना मारायला आणि ती कोल्हापूरची खासीयत आहे बघायला गेलं तर आणि मुलींसाठी त काय मुलींसाठी भरपूर मोजडी असेल किंवा अ मुलींना पण पायतान त्यांनी पण त्यांच्या त्याच्यात पण आता व्हरायटी निघाल्या? हम्म
अच्छा! खूप सगळं नवीन नवीन झालंय काय.
व्हय होय.
ईतकी सगळी माहिती दिल्याबद्दल खूप- खूप धन्यवाद. अं आणि मी आणि मी आल्यानंतर तुम्हाला नक्की माझा एक्सपिरियन्स सांगेल. तुम्ही कुठं कुठं सांगितलं सगळ्याकड जाऊन येतो आम्ही.
ठीक आहे, नक्की- नक्की.
हाव ना चालते.
हा, हां- हां.